हॅलो.
हॅलो.
हॅलो बोल कि भावा.
काय करू काय करूतोय
काय ना अरे काय ना आता जेवलो मगशीे आलू बोटीवरून
हा हा हा कच्चाल कच्चाला व्यवसाय मग तुमचा ह हा ह का पैसे बिसे ना ते म्हलं.
आा.
पैसे बेशी एकदम तर आले म्हणून मासेमारी केलेलं काय?
काय येतात थोडे पुरचे येतात, थोडे म्हणजे परवाडतेव होय परवडते आता कशी माहतेय ती रेनवी मच्छय म्हणून असते ती खदुळ पाणी असतं बघ आपल्याला पुरा कसार कसं
हा हा हो पुराचे पाणी हळू
आता ती आता त्या पुराच्या पाण्यात असते जास्त आणि तिला आणि तिला जाम चव असते म्हणजे डिमांड जास्त असतं आता हॉटेल भिटलातन म त्या त्या त्या एका मच्छी साठी म्हणजे ग्रुप असतो ना त्यांचा त्या एकाम म्हणजे व्हरायटी साठी सगळे बोट पाण्यात होतात आता लोकल ते कस आता मोठ्या समुद्रात नसतात ना पावसातून मग आता ती सध्या तीच मच्छ आहे रेनवी रेनवी म्हणू आहे ती असते बाराशे रुपये काहीतरी किल्लो असते किल्लो बाराशे रुपये
ह ह ते आपलं हे होतेय आता म्हणजे स आपला बोट घेऊन आपल्याला बिझनेस करायचा म्हणजे परवडत आपल्याला आ गडी बीडी लावला असल कामाला बिमाला
भय परवडतेय गी तुझी फक्त तुझ लक्ष हवा त्यावर कि आता म्हजे एक दि दोन दिवस तू असता म्हणजे चार चार दिवसानंतर येऊन जान हवं अस रे बोट बट टी वर लक्ष द्याल
हा हा अन..
ह अरे तू माणसं ना झा झारखंड वरन मागू शकतो ते... त्यांना काय ह खलाशीी म्हणून म्हणतात असे
हा ह
तुला मी तुला जर करायचं असेल ना मी काय मिळवून देऊ शकतो तुला
हम्म मास आणि त्या मा स निलाव बिलाव काय असते कसं
काय माशांचा
हा आता मसप च सारे कुल मास पकड तर मी आता कुणाला नाही एकदाच असं म्हणजे डायरेक्ट आपण असं व्याप दुसऱ्या सप्ता
मार्केट ला यायचं मार्केट ला यायचं तिकडे आता तुझा ऊस कसा विकतो तसे दलाला म्हणजे हे असतात मालक तुझे ऊसाचे
कारखाना हा
हा तसे मालक कसे तर ते माशचे जे घेणार आहेत ना डायरेक्ट फक्त तू बोली लावायची सुरुवात करायची बोली लावायला आता कांदा कसा मार्केटला तू पोती एवढी एवढी अशी
हा पत हा बिलत बोर ह
अ तशी फक्त लावत जायची आपण बोली
हा नाही तर मी इकाच आहे मग अबजी जस् त्यांना आप घ्यायला परवडती तस् तसी घिती द्या तस का का त्यांच्या मनावर असते कसं काय नेमक अ ते सावकर कस असे म्हे बाबा दलाल बाबा तीवड होु मी घ्याणार मी एवढो त काय करणार
नाही नाही नाही असं नाही रेंट तेव्हाचे तेव्हा असतात तसे
हा
आता तुझी ती तू तेवढ्या याच्यात जायला पाहिजे नाही तर तू नाही पण देऊ शकत तू साधे कसे काय काय जे असतात ना ते माशावले ते कसे घरघर फिरणारे असतात काय काय बाईक म्हणजे अ बाई म्ह अ हा गाडी घेऊन म्हणा अस चलत मणा कोणत्या गावात फिटत त्यांना पण देऊ शकत तो डयरेक्ट तू
हा प असं निलावत केेला पण त्यांचं कसं हा
लिलावात कसं जराा जास्त पैसा भेटतो एवढंच पण ते एक एकदा ना के कमी एकदम पाडून मागतात त्यापेक्षा नाही दिलेलं परवडतं सर सांगायचं लिलावत आम्हाला काय परवडत नाही या या किमतीत घेतो असतं की नाहीतर राह दे मी दुसऱ्याला विकत
दुसऱ्याकडे जास्त असं म्हणजे आपल्या त्या मार्काच कमिटी असते कमिट ठर अस एवढं तुम्ही द्या म्हणजे समजा ते रेट कि कमी दिलं तर रेट किती कमी द तर आपला काय दंड असत वाटत त्यां काय विषी तसं काय
तसं काय दंडबिण काय नसतो
हा हा
पण त्याने तू आता नोटरी केली समज मला या दर आता म्हणज एवढा तुला देणार आहे माल हे पाहिजेत तेवढा जर तो त्याने त्याला द्याव द्यायलाच पाहिजे ना तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो
हा
होय असं आहे आता समज तू नोटरी लिहिली आहेस की मी एवढे एवढे मासे तुला या महिन्या महिनाभर देणार आहे तुम्हाला एवढे रीट फिक्स हवे म्हणजे तू पण वाढू पण नाही शकत आणि तू पण कमी नाही करू शकत
हा ह फिक्स रेट झाला मध्ये
होय
हम् ह मग आपल्याला तुझं परवडते का बाबा असं निलाव केलं परवडते
एक दो् पण पर्वत दो्ही पण पर्वत पण कसं लिलाव केलेला परवत कस कस होडी जर जास्त चालली तुझी रातभर तर एका रात्री पण तू जरा जास्त कमवू शकतो जे चार दिवस कमव शकतो ना एका रात्रीत पण कमवू शकतो ता विषय तसं लागलं त आणि जर तुला एकदमच आम्ही रात्रीची आत्ता रात्रीचे जातात काय काय सकाळचे जातात आता आमची होडी कशी आता मी सकाळून आलो आता दुसरे रात्री जाणार बारा वाजता
चेंज कर ना पण अनुराधा त्यांना दिसतेय कावा कसं अंधाराचं
ते ला आयटी असत जनरेटर असतो की आपला ओडीवर
अ समुद्र आज समुद्रात गेला हो बारचं म्हण हो कसच हो कसं आमाय हो तिकडे जाय झिक सिक तर पाणी दिस तुम्हालातही
तो खलाशनाजो आता क आ तरता तेवढे आज जायच नाही समुद्राच्या आता कसं पाऊस आहे ना वारावीर असतो
हा
हॅलो त्यामुळे काय तेवढे आज जायत ना आत्ता तेवढा काय प्रश्न येत नाही पण नंतर कसं असतो का आजूबाजूला भरपूर गोटी असत तरी तशी
हा हा त्यामुळे म्हणजे तुम्हीं तकडे म क सगष बोोलू जात
होय सोबत असतात की आजूबाजू
हा खुशीदी आहे बर नदी एकालाक म्हजेला गड बित आमदज नाही घाणारला त सिड जाय अग
असं काय नाही आपला डायरेक्ट रेडियओ कनेक्ट असतो डायरेक्ट तो असो पहिल्यातला रेडिओ कसा तसा डायरेक्ट कनेक्ट असतो त्यावर आपण सांगू शकतो हा हा सिग्नल सिग्नल सारख आता ही बोट इकडे नाही इकडे नाही इकडे असे कळू तरी शकत तो सिग्नल असतो एक सेफ्टी साठी
हा हा हा बूट कसं पहिात जरा
बोर्ड घ्या काय बोलतो बोल
आणिता पहिल्या बोटाचाता कसं गाड तर कसं बदल येते तसं त्यांच्या बोटमध्ये तस बदल करत असले बाबा मास्से नाही सेफ्टी कशी म्हजे कंपनीचा बोट असते का कश असतं तुम्ही तुम्ही घर तर करता का
अरे तुला सांगतो काय आता बघ तू तुला जर उत्तम क्वालिटीची बोट वे गुरात वरून तया करून आणायची डायरेक्ट तया स्वत म्हणजे. तयार करून घ्या त्यांच्याकडून पुण्यात राहून हा अशी ती ज आता आहे तशी तुला हवी तशी बनून घेऊ शकते तो मॉडफाय म्हणजे चांगली करू शकतो एकदम तिकडे पुढ्यात राहियला कसं कळत आपण म्हणजे तो एक हे असतो तो मजबूत तू वापरला ना एक मृत्यूला वडीला काय होऊ शकत नाही आमच्या इकडच्या आणि आत त आता अं मोठी समुद्रात तुला न्यायचं
ह म्हणजे काय वष एवढं धोका नसते यापासून आपल्याला चांगलं म्हणजे ना माणस जेवण राणार तस लाकडा जुन्या घेऊन गेला म्हणजे कुठ तर वयचे
होय हे वैशशी समजलं तू ते नाही गुजरातला मोठी भेटते की म्हणून चांगली एकदम आता आमच्याकडे आणली ती एक करोड ला आणली आता
अ जोड माग असतं का
होय तुझ्या रा आहे रे तू पन्नास लाखाला पण बनवून घेऊ शकतो पण त्याने त्यांनी एकदम टॉप क्वालिटी ची बनवून आणली आहे एकदम टॉप क्वालिटी टेन्शन नाही टेन्शन नाही त्याच्यात जनरेटर बेनरेटर एकदम मोठे जवळ जवळ तू समुद्रात महिने दोन महिने राहिलास तरी काय त्याच्यात बर्फ राहू शकतो तुझं पाणी राहू शकत तेवढी जेवणाची सोय होऊ शकते
बरं आहे मग फॅसिलिटी जास्त आहे त्या मज
हो तू दहा दिवसाचे पण दहा दिवसाचे पण मासे त्या बोटी ठेवू शकतोतात अस आहेय आणि त्यांचं लोक कस त्यांच लग कस असतं माहिती आता समज दहा दिवस परले नऊ दिवस जरी काय नाही म्हटलं तर एका दिवसात ना ते अख्ख्या वर्षाचे किंवा सहा महिन्याचे तरी कमवू शकतते असं आहे मोठे होडीवाल्यांचं होय होय ते एक करोड ना एक करोड ते एका दिवसात न उभे करू शकतात तसे मासे भेटले तर
हा हा हा हा त्याला मग बरं येईल म
होय तू बघ तू प्लॅन कर. बघ भेटेत मासेे काय भरपूर असतय तुला काय तू धंद्यात जर घुसलास ना. हॅलो, धंद्यात जर घुसलं म्हणजे त्या बिझनेस बिझनेस केलाने की समजते आता. भरपूत असतात बांगडा असतो सुरमय, पापलेट,
ये हायस्ट क्वालिटी कोणती सुरमय, पापलेट परत ये दर, अशे भरपूरच पण होय सुरमय, पापलेट लई महाग असतात कर्ली, अय असशी शेरवा. अशे भरपूर असतात आता आमच्या नदीत कस जास्त ती शेरवा म्हण एक काळे म्हणू असतो एक प्रकार, एक तांबवशी म्हणून अस ते लाल एकदम ती एक नंबर चवील असते इकडे समुद्र इकडच्या आमच्या नदी वेगळे ते समुद्रातले पापलेट, सूर
हा.